काहिली आठमध्ये तशीच ना.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो टा हो येतोय येतोय.
हो का काय झालं होत मध्ये मगाशी तुमचं
ह ना मगा कट झाला. मला झालंच काय म्हणता चहा पाणी झाल का.
नाही अजून चालू करायचं आता असं. त हे चार वाजत्यात ना. तुम्हाला बोलल ना साफसफाई काढलेली साफसफाई कराय चालली जरा.
हा तेच मी तुमच्याकडून नेले. पुन्हा मग परत बऱ्याच वेळ वाढ बघितली तुम्ही काय
नाही लागला लागला नाही मला ब मला शिकवाय.
हो कायतरी असेल ते बर्याच जणांचे तस होत होत कटत होत हो ते सारखे होतं मेन ते राहिलं विचारायचं.
हम्म.
तुमचं झालं चहा पानू.
हो चाललंय आमचं पण. तर मी मग अशी काय म्हणत होते क आरोग्य विषयक हॅलो आरोग्य विषयक माहिती ती असा एक ग्रुप आहे ना तर त्याच्यावरती काय सांगितलेलं ज्याव म्हणजे यावरती जांबळ खूप आले आहेत ना बाजामध्ये कधी जवे आली ते तर ते म्हणे हा तर मग मग म्हर असं पर्यावरणाला म्हणजे झाडांना वगैरे असं माहिती पडत की दुष्काळ पडणार आहे यावर्षी त्याचं त्यामुळ ते त्या वर्षी भरपूर असं फळं वगैरे देतात भरपूर फळ म्हणजे एवढे जांभळा आली ना तेवढे जांभळ आले या वर्षी. दुष्काळ पडणार आहे असं हा मग म्हणून ते दुष् म्हणून ते म्हणजे अस डांना वगैरे समजत या वर्षी दुष्काळ आहे म्हणून त्यांना पाणी वगैरे भेटत नाही ना मध्ये त्यांना माहिती असतं झाडांना माहिती पडत म्हणजे पर्यावरणाला वगैरे आता दुष्काळ प हा हा. दुष्काळ पडणारय म्हणून भर म्हणून या वर्षी भरपूर जांभळ आले असं वाटलं त्याच्यामध्ये.
हा असेल पण काय आता ते काय नैस निसर्गाच माहित असत त्यांना अस पहिल पहिल्या लोकांना ते असेच काढायचे ना अनुमान सगळा एकदम का ते आपल्याला आता हा अंदाज अस आता शोध लागलेत ते, पहिल कुठे काय सगळ निसर्ग चाललायचं निसर्गाच काय ते चंद्र इकडे रोख्यावला, असं झालं. सूर्य तिकडे गेला ते आपल्याला आता ते ना, खाना खुणा समजत लवकर.
एवढे मोठे मोठे जांभळ आहेत ना. म्हणजे त्याला
नाही ह्या वर्षी खूपचयत, म्हणजे जांभळ आणि बारक झाडा पण खूप असे आलेत, अस दिसत नाहीत. कधी कधी तिथं काय - काय वर्षी सापडत पण नाहीत जांभळं गेले खायला
तेच या वर्षी भरपूर, या वर्षी भरपू
हा जांभळ, जांभळांचा सीजनच जात हे रस्त्याला पण खूप दिसतयेत येताना, जांबळ, लोकं विकायला.
हम्म, त्याला चव नाही
हम्म, काही काय आळ्या पण पडलेल्या आहेत त्या, जांभळातनी अस कारण आमच्या पा पाण्यामुळे ते जसं हेच होतय, पाणी खोल पातळी गेली ना पाण्याची, मग ते अ काहीत ते जाम जभळांच ते त्यांना ते य ते ऑक्सिजन लेवल का ते समस्या होतं, खाली - खाली गेल्यानंतर असं काय होतं ते मंग भरपूर येत
म्हणजे निसर्ग - निसर्गाला म्हणजे निसर्गाला पण समजत आहेच बघ.
हम्म्, काय माहितीय तर हवामान अंदाज तर सांगतयहा पडेल पाऊस, तेवीस चोवीस तारखेनंतर. आज झाले तेवीस तारीख आता काय माहिती? हा तेच की.
ग आता ते अजून प परत चालू व्हायचं, गेल्या वर्षी या टायमिंगला उघून आलेली शेत. ती सगळी. आता काहीच नाही, अजून पेरण्या पण नाही, लोकांच्या एकद आणखीन काय बोलताय?
काय नाही, काय तरी वेगळं काय रेसिपी वगैरे.
रेसिपी काही वेगळं असं र चाललेलं असतं काय तुम्हा त तुम्ही ते हे कर
नाही का मला त्याची रेसिपी पाहिजे होती, म्हणजे आम्ही करतो पण ते अ म्हणजे जरा वेगळं म्हणलं असेल तुमच्याकडे काय तर मग असं
नाही आमच्याकडे इडली हम
असं ते मोठं असतं बघा. युट्यूब वरती तर बघणारच की माहितीये ना लिंबू, हा.
हो माहितय, माहितय. लिंबू माहितीय मला आमच्या इकडे गाव गावाला झाड, झाड गावाला पहिले शेतामध्ये आता नाही येत
अच्छा नाही मग तुम्ही पहिले कधी केलं नाही का असं
नाही नाही नाही लोणचं त्याच नाही कधी लोणचलं.
अच्छा तेच ते आता मला पण गाकूनच भेटलेलं आहे ते आणलेलं आहे. आता ते बघायचं करायच. कस होतण जास्त दिवस टि टिकत नाही. अर्धा दिवसच राहतं, असं काहीतरी आहे.
आपली ही नेहमीची लिंब असतात ना. नेहमीची, कागदी ते पात तळ सालीची. तेज कस लोनचं ते वर्ष, दोन वर्ष टिकतं. तस हे नाही टिकत जास्त दिवस. असं, एकदम.
कैरीच लोणचं टिकता का तुमच?
आ
कैरिचं लोनच टिकत का तुमच्याकडे?
टिकतं, फ्रीज मध्ये, असं बाहेर नाही ठेवत. पण कैरीच लोणच आम्ही, अ नाहीच ह्या वर्षी नाही केलेलं. एवढं. असं पण नाही करत घरात जास्त, कैरीचं लोणचं.
कैरीचं लोणचं इकडे नाही आपल्या इकडे कारण जास्त असते उष्णता त्याच्यामुळ. खराब हो जात.
इथे तर मुंबईत सगळे पदार्थ खराबच होतात काय आणल की, त्यांना जास्त दिवस बाहेर ठेवू शकत नाही. इथलं हवामानच तसय ना, दमट एकदम. त्याच्यामुळे ते काही हे होत नाही. मी तर ते, सगळं कडधान्य हे सगळं फ्रीजमध्येच ठेवून दे देते. ते बाहेर ठेवले की त्याला लगेच पोरकड हे लागतात. कीडे तसे हा. त्यामु त्याच्यामुळ मी ते आत मध्येच ठेवते, कडधान्य. बाहेर नाही ठेवत जास्त. ते सारखं साफ करावं लागतं ना. मग ते कंटाळ येऊन जातो आणि आता जर काय पावसाळ्याच म्हणजे, आता धड ऊन पण नाही, पाऊस पण नाही. मध्येच ते अस हवामान हे असतं.
हो हो,
होत.
दमट वातावरण मध्ये सगळं, खराब होऊन जातं.
होत. तुम्ही असं उन्हाळी कामं केली का? कुरवडया, पापड, बिपड काय? अच्छा.
नाही, नाही मी करत. गावावरून आणते मी. नाही इथे बिल्डिंग मध्ये बिल्डिंग मध्ये वरचे ते टेरिस वरती चालू आहे. पत्र नाही ना ठोकलेले, ओपनचय. पण चावी नाहीत देत आमच्याकडे.
अच्छा, हम्म आमच्याकडे पत्रे ठोकलेत त्यामुळे, वाळवता नाही येत. त्यामुळे गावाकडे सगळं करावं लागतं ते. असं, इथं नाही येत.
माझी बहीण बनवते ना, गावात मी म्हणजे तीकडूनच आनते तिच्याकडून.
बरंय. पाप आता कुठले पापड? पापड एकाच प्रकारचे पापड बनवता. गावाकड पण
हो ते बनवल का सात. मुग-उडदाचं, साबुदाण्याचं, तांदळाचे.
हा, हा. तांदळाचे आम्ही या वर्षी बनवले, पण ते बरोबर नाहीच झाले. आम्ही ते नेहमी पातळ करून ते हे करतों ना, भातोड्या घालतात ना, त्या टाईप करतो. पण ह्या वर्षी म्हणल, लाटून बघावेत. ते काय एवढे खास नाही झाले. जाड, जाड, जाड, जाड झाले, जाड झाले. न त्यात आणखी, त्याला पटपट लाट व पणं लागत ना, ते पीठ पण नीट, व्यवस्थित उकडावं लागतं. असं कांहीतरी आहे ते म्हणजे मी एक वर्ष अ तिकडं आम्हीं चाळींमध्ये रहायचो तेव्हा केले होतें तिथल्या बायकांच बघून परत मंग काय ते नाहींच केलें आता बरेच वर्ष झालंय या वर्षी ते मुलीलाच वाढतात आमच्या म्हणू बघू ट्राय करून जमले जमले मंग नाही तर भातोडयाच कराव शेवटीं ते पीठ उकडलं होतं ते परत पातळ थोडीच होणारं होतं
नाही चिरळता चिरळतात ना मंग लागताते
हा चिरडतात ते लावतांना म्हणजे पीठ ला पीठ लावल की जाड झाले. असा सगळा प्रकार झाला त्यांचा हम्म इथं काय उन्हाळी काम करता येतं नाहीत जास्तं
नाहीं मुंबई मध्यें नाहीं करत
हम्म.... आत तिकडं गावाला बरा असतों मंग
आम्हीं मसाला मसाला तेवढाई करतो.
मसाल्याच जवळ आहेका इथं
नाहीं जवळ नाहीं गावांत
हा आम्हीं मी इथंच करायचे एवढ्या वर्ष मंग आम्ही जिथं मसाला ते डंक होता. तो आता बंद झालाय दुसरीकडे कुठे शोधायचा मंग ह्या वर्षी मी गावीच गेलो म्हटलं जाऊनदे
हा
मेन म्हणजे मिर्च्या वाळवायला इथं जागा नाहीं मिर्ची कुट वाळवण हा मिेरची कुठे वाळवायची हा प्रश्नच असतों
हो
त्यांच्यामुळे मंग ते गावीच के हे केलं गावाला कसं बरं पडतं सगळ मोकळ असतं उन्हात बिनात घालायला ही ईथ कबूतरांची राखणं करा हे करा ते करा आता कमी झाल्यात कबुतर दिसतच नाहीं बघा जास्तं लोकांनीं पत्रें ठोकल्यामुंळ कबुतरांची संख्या कमी झाली जरा जाळ्या बिळ्या बस टोले सगळ्यांना मिळाले
अगोदरापासून कांहीतरी लोकं पणं होतों ना काही त्या चालेल चालेल
ठेव का चला चला चहा पाणी करते. हम्